हॅलोंव.
हैलोंव.
हां बोला.
हा, मला थोडी माहिती ती पाहिजेल होती. तुमच्याकडून मला थोडंस अ ह्याच्याबद्दल कोकण बद्दल अजून थोडीशी माहिती पाहिजेल. तर तुम्ही बोलू शकता. त्याबद्दल
होय सांगेन की हो तुम्हाला. कोकणामध्ये आता तुम्हाला कशाबद्दल मेन पाहिजे माहिती. कोकणच्या अशा भरपूर प्रता आहेत सोडा, म्हणजे कसाय माहिती काय? हा बोला.
हा म्हणजे तिथली अ आता तिथलं अ मी निसर्ग आणि फिरण्याचे ठिकाणं हे तर काही जबरदस्तच आहेत. आणि तिथल्या माणसांचं वागणं असं म्हणंतात ना त्याची एवढी माया लाऊन असतात ती लोकं विचारायला नको, एवढे मायळू असतात. मी अगदी अनोळखी जरी असला. तरी तुमची एवढी असते न, विचारपूस करतील की, तुम्ही त्यांच्या घरातलं आहे. असं वाटते आपल्याला
होय. मेन गोष्ट त म्हणायला गेल तर सगळ्यांसनी माहितीच आहे. हे कोकणची माणसं ही साधीच असत्यात. म्हणजे जरी तुम्ही त्यांना कुठं भेटलात. तरी ते तुमच्यासोबत चांगलंच बोलणार.
बरं हा. हा,
णि आणि म्हणाय गेलं तर म्हणजे हिकडं आमी जे ज्या ठिकाणी राहातंय तिथले लोक पण आम्हाला जास्त हे करतात की, तुम्ही कोकणच आहे सा. ते भारंद असं तेन म्हणतात त्यांनी. पर आमच्या इक ना, ह, आमच्या इकडं म्हणायला गेलो. कि हे देवांचं वगैरे करतात माहितीये ना, तुम्हाला देवधर्म आपण करतोय. त्यामध्ये पण कसं काय म्हणजे आपली जी हा जी आपली मासिक पाळी होत्या. ते पण तुम्हाला सांगतो. त्यामध्ये आम्हाला ना, म्हणजे लेय म्हणजे असं ले खूप म्हणजे पाळावं लागते. मासिक पाळीमध्ये. आता जर झालं समजा, तीन दिवस बस आम्ही एका कोपऱ्यात बसायचं म्हणजे तुम्ही कशालाच हात लावू शकत नाही. कोणत्याच गोष्टीला जे आपल्याला ते पुढून म्हणजे आपल्या घरातले कोण आहेत. ते देणार. हा देणार त्या ताटातच आपण जेवाय चं परत पाणी पण त्यानी वरून वतणार. तेच पाणी आपण पियायचं. एकच तांब्या अस आपल्या जवळ ठेवणार तेनी. त्या तांब्यातूनच आपण प्यायचं. चहा वगैरे पण म्हणा काय पण असू दे. ते आपल्याला त्यानी देणार. पण हिकडं हिकडं तिकडं कुठंच फिरायचं नाही. आणि मेन म्हणायला गेलं तर तिकडं देवांचं जरा म्हणाय गेल तर कडकच आहे. तेच्यामुळ कोणाला असं शिवायचं पण नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला एका रूममध्ये बसवतात. त्या ठिकाणीच बसायचं.
बसायचं म्हणजे त्या जागा सोडून हलायचं नाही ती.
हा. जो कोपरा दिलाय आपल्याला त्या कोपऱ्यातच बसायचं. जर आप आपल्याला असं म्हणजे सोडा आपलं म्हणजे हे असतेय. काहीतर आपली, आपली, स्वच्छता करायचीच असतात ना? ते जर करायचं असलं, तर आमच्याकडे अशी घरं बांधली गेल्यात की, आपण ह्या रूममधून, आपण डायरेक्ट आपल्या वॉशरूममध्ये जाऊ शकतो य. अशी आमची प्रत्येकांची घरं आहेत. हां, म्हणजे कसं आप हा म्हणजे, तिथं कसं आहे. हॉलमध्ये यायचं नाही. हॉलमध्ये याय चं नाही. हेच कारण कसं आहे. कारण, आपण गणपती आपलं तिथं बसलेला असतोय ना. गणपतीची ती जागा असते. हॉलमधली त्याच्यामुळे त्याच्यामुळे हॉलमध्ये यायचं नाही. जी रूम आहे त्या रूम मध्येच बसायचं. असं म्हणजे, आमच्याकडे अजून पण पद्धत आहे.
बरं, मग ते सगळीच अजून आता, केवढं कडक आहे. आताच्या ह्याच्यामध्ये इकडं शहरातल्या ठिकाणी, कोण बघत नाही, तरी पण आता ते कोकणातले हा
ठिकाणी आपण पाळतच नाही. सोडा, आता मी ज्या ठिक काण राहतोय, त्या ठिकाणी मी पण पाळत नाही. पण ज्या वेळेस पण मी गावी जातोय आणि आपल्याला काही असा प्रॉब्लेम आला, तर ते कडक म्हणजे कडक पाळावंच लागते.
पाळायलाच पाहिजे.
कारण, काय म्हणतात माहितेय काय, जर आपण काही चुकीचं वागलं समजा तर ते असं देवावर म्हणजे, देव आपल्या घरातले जे मोठा माणूस आहे त्याच्यावर काही तरी, तो बेततोय म्हणजे काही तरी ते आपलंच नुकसान होतयं.
होय, म्हणजे असं शि शिवा शिव केलं तर होतयं. बरं हा हा.
त्याच्यामुळे आपण को कशालाच हात लावू शकत नाही. आणि एक मेन गोष्ट म्हणाय गेली तर आमच्या इकडं ना महापुरुष म्हणून एक आहे. तो पूर्वीचा म्हणजे
बरं, हा, हा.
तो अदृश्य सोडा. कोणाला दिसत नाही. तो अस रात्रीच येतोय. म्हणजे, बारा म्हणा, तीन म्हणा, त्याची पूर्ण आमचं जेवढं, हा, गाव आहे.
हा.
गावात तो फेरीक मारतोय. पण तो कुणालाच दिसत नाही. पण ज्या वेळेस पण आता त्याची जी जागा आहे. म्हणजे त्याची जी वाट त्या वाटेन तो जातोय. त्या वाटेत आपण काही घाण बिण करायची नसते.
बरं, स्वच्छता ठेवा
तुम्ही केलंत तिथं, हा स्वच्छता ठेवायची, आणि जरी आप आपण काही तिथं केलं तर ना तो रात्रीच येऊन आपलं दार ठोकवतयं. हे अजून पण आहे. हा म्हणजे, तुम्हाला एवढं असं वाटणार नाही. पण मी कोकणचे च्यामुळं मला हे माहितीय सगळं.
अरे बापरे,
आणि हा रात्रीच येऊन आपल्याला तो म्हणजे संकेत नाही म ते उघडायचं नाही. कारण का दार म्हणजे काय ठोकवते तो त्याच्या हातामध्ये काठी असत्या आणि काठीला ना घुंगरू बांधलेला असतय
बरं हा,
त्या आपल्या तो दरवाज्यावर मारतोय, म त्याच्यामुळं आपल्याला समजणारच ना. की आम्ही कोकणच म्हटल्यावर आम्हाला तर माहितीय ह्या गोष्टी पण बाहेरच्या लोक लोकांना हे काही माहिती नसतंय.
हा- हा,
त्याच्यामुळं आम्ही काय दार उघडून बाहेर जाणार नाही किंवा काय करणार नाही. पण ज्या वेळेस पण आपण दुसऱ्या दिवशी उठणार त्यावेळेस आप आपली स्वच्छता तेन करायची आंघोळ वगैरे तेन करायची आणि त्यावेेळेस नारळ ठेवून माफी मागायची. की काही चुका झाल्या असतील तर होय- होय, आवाज येतोय हं येतोय होय- होय म्हणजे मला तर नाही हेला म्हणजे आमच्या घरातली मोठे आहेत ना हा त्यानी त्या अनुभवलंय. तर त सकाळी उठायचं त्याच्यानंतर आपण ते ना नारळ वैगरे ठेवायचा आणि त्याची माफी मागायची. जर तुम्ही नाही केलात, तर मग ते काही ना काहीतरी अंस होतयेच, त्याच्यामुळं ते म नारळ ठेवून माफी मागायची, त्याच्यामुळे मग काय नाही प्रोब बलेम सॉलव होते. आणि मेन गोष्ट ही ये की, माझे जे काका येत त्यांनी हे अनुभवलंय, खरोखर अनुभवलंय. म्हणजे काय झालेलं ते रात्रीचे अशे झोपलेले आणि त्याच्या बा ते झोपलेले ना ते बरोबर, मग त्याने काय केलेलं माहि ते का, रात्री त्यांना उचलून अस फेकून दिलेलं एका साईड डला, अस हा अस तर कोण आपल्याला दुसरं करू शकत नाही. कारण का आपल्या घरातलीच माणसं आपल्याला कशी करू शकतात नाही
हा होय,
त्यांनी ते एक अनुभवलंये परत माझं मम्मी ज्या, मम्मी च जे माहेर ये त् म ते पण तसच आहे, तिच जे समोर चुलता राहतोय तिचा तिच्या मं त्यांच्या अंगणामध्ये तो येऊन बसतो. ते माझ्या मम्मी त्यांनी बघितलंय त्याला, पण आता हो बघितलं. पण आम्ही -आम्ही एवढं मोठं झालो, आम्ही म्हणजे बारा- एक पर्यंत म्हणा गणपती मधून आम्ही गावी बाहेरच बसतोय ना पण आम्हाला नाही कधी दिसलं हे, अनुभवलंच नाही आम्ही कधी हे. पण घरचे बोलतात म्हणून माहित हे, कारण ते बोलतात ना की अं ह्या टायमिंगला इथ बसायचं नाही, घरात येऊन बसा नाहीतर भि भिती वाटेल तुम्हाला, भिलात तर ताप येईल, अस ते बोलतात त्याच्यामुळं त्यांनी अनुभवले म्हणून त्यांनी आमहीला त्यांनी आम्हाला सांगितलं. म ते महापुरुष, तो महापुरुष आहे पण तो कस आपल्या पूर्ण जं जो गाव आहे आपला त्या गावाची तो रक्षा करतोय हा म्हणजे माझ घर आहे ना त्या घराच्या वरती तो राहायचा आधी ते आमच्या घरात म्हणजे पपा आमचे छोटे होते ना त्यावेळेस त्यांनी अनुभवलय तो आंघोळी वगैरे करायचा तिथं हा ते पण म्हणजे जे आपले पूर्वज आहेत म्हणा
ह ह
सांगितलेले त्यांना ये म्हणजे आमच्या पपा त्यांनी पण अनुभवलं सोडा हे कारण की म्हणजे काक का अुभवले म्हटल्यावर बघा कि आपल्या घरातली तर कोण उचरून फेकू शकत नाही
नाही एकट्याला तर काही शक्यच नाहीे कुणाला तर मोठ माणसाला उचलायचं म्हणल्यावर
त्यांना कशी जाग येणारच ना कि मला कोणतर फेकलय म्हणून पण तो एवढ्या अलगतपण आप आपल्याला फेकतोय ना की काही सांगायला नको
होय का
हा परत म्हणाय गेलं तर काहीतरी झालं जी आजी एक तिच्या घरी तिच्या नवऱ्यासोबत जरी भांडणं झालीच समजा
ह
तरी तो तिला अस बंद घरातून पण घेऊन जायचा म कसा घेऊन जात असेल त विचार करा
अरे बापरे हय काय
आणि तिला ना असं झाडावरती झाडावरती ठेवायचा पण तिला तिला आम्ही दिसायचो पण आम्हाला ती दिसायची नाही मग त्याच्यानंतर तीन दिवसांनी ना तो परत आहेतस तिला घरात आणून सोडायचा खूप काही सांगण्यासारखं काय आमच्या कोकणातलं काय काय सांगू तुम्हाला
खरंच असं इंटरेस्टिंग आहे खरंच परत ऐकायला खरंच चांगलं वाटेल
म्हणजे तिला पाणी नाही चहा म्हणजे काहीच नाही जेवण वगैरे काहीच नाही
बर चांगलंय की खरंच
एवढं काही वाटत नाही सोडा पण आम्ही तिकड विचारा तुम्हाला काही पण
हो हो नक्की मला ऐकायला आव आवडेल खरंच ओके
चालेल
बाय
हां बाय हा